हॅलो!. हा हा हा हा येतोय मॅम तुम्हाला येतोय का माझा आवाज
हो हो हो छान येतो आवाज. तुमचा बरं काय मला. हे म्हणले आवाज येतोय, मला तुमच्याशी ना मॅम प्रवास या विषयाबद्दल दहा मिनिट बोलायचं होतं म्हणजे प्रवास कसा केला जातो, प्रवासाचे मार्ग प्रवासाची तयारी आणि आपण कुठे गेलो आहे का प्रवासाला यापूर्वी, तर मला हे असं म्हणजे तुमच्याशी शेअर करायचं आहे पण तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का मॅम
हो हो मॅम आहे माझ्याकडे वेळ हा बोला ना
आता तर सर्वप्रथम म्हणजे बघा प्रवास म्हणजे न प्रबलताची व्याख्या सांगायला गेली तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे प्रवास असं आपण म्हणतो, तर प्रवास हा म्हणजेआ पण फक्त फिरायला जाणे नसून आता आपण बघतो की लोक शैक्षणिक कामासाठी स्थलांतर करत काही लोक म्हणजे जॉब साठी जातात म्हणजे काहीतरी काहीतरी त्यांच
विचारलं का
म्हणजे प्रॉब्लेम्स असतात अडथळे असतात काहीतरी कारणे असतात त्यामुळे ते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात, आता फिरायला आणि फिरायला जाणे म्हणजे प्रवास म्हणजे आपण फिराय फिरण्यासाठी वगैरे जातो तर त्याबद्दल मी तुमच्याशी बोलेन पहिला तर.. सर्व प्रथम म्हणजे बघा हा आता आपण फिरायला जातो म्हणजे आपलं जे रोजच जीवन असतं धावपळीचं वगैरे आपण कंटाळेल असतो रोजच हा.. म्हणजे काही मुली ते असतात ना रीड म्हणजे त्यांच जे घरकाम असतं धुने बांडी कपडे आणि ज्या अनमॅरिड असतात त्यांच्यासाठी मग मग जॉब वगैरे काहीतरी अस मग हे जे काम असत तेलीजीची आपली म्हणजे लाईफ असते यातून एक दिवस किंवा दोन -तीन दिवस आपल्याला आराम मिळावा आनंद मिळावा. त्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी जात असतो. तर आता आपण प्रवास केल्यानंतर आता आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे परदेशी प्रवास केला किंवा परराज्य प्रवास केला तर आपल्याला तेथील राज्यातील नवीन संस्थ संस्कृ म्हणजे तिथे संस्कृती वगैरे कशी आहे नवीन वेशभूषा म्हणजे तिथे कशी कपडे घातले जातात कारण प्रत्येक ठिकाणी सारखे कपडे घातले जाईल अ नस ना प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक काहीतरी संस्कृती वेशभूषा ही वेगळी असते. आणि प्रत्येक राज्याची भाषा ही वेगळी असते तुम्हाला माहतीच आहे मराठी, इंग्रजी हिंदी, गुजराती आपण भाषा वेगवेगळ्यात ऐकतो. मग आणि मुस म्हणजे नवीन खाद्य पदार्थ म्हणजे प्र ्य ठिकाण खाद्य पदार्थ हे ठरलेला असतच म्हणजे वेगवेगळ्या पद्धती खाद्य पदार्थ आपल्याला चव म्हणजे त्याची मिळते. तर म्हणजे आपण प्रवास हा ह्याच्यासाठी करतो आता मग हे झालं आता आपण म्हणजे प्रवासाचं कारण तर आता दुसरं सांगायचं गेले की अ.. म्हणजे प्रवासात त जे मार्ग आहेत आता प्रवासाचे मार्ग तुम्हाला माहितच आहे रेल्वे मार्ग आहे. हवाई मार्ग आहे पाणी म्हणजे जलमार्ग म्हणजे आपण दहा जण वगैरे जाऊ शकतो. आणि सगळ्यात भारी अ रस्ते मार्ग म्हणजे त्यामध्ये बस येते आपली अ.. स्वतःची गाडी येते. लिबाई केेते म्हणजे विविध प्रकारचे मार्ग आहेत. आपण कोणत्याही मार्गाने म्हणजे आपल्याला जसं परवडे स्वस्त महाग किंवा म्हणजे आपल्याला कॉम्फर्ट टेबल आपण ह्या सगळ्याचा विचार करून कोणताही मार्ग निवडू शकतो. पण मला मोस्टली रेल्वे मार्ग आवडत म्हणजे जस की बघा ना रेल्वे मार्ग तर आपल्याला माहतीच असतो स्वस्त पण असतो. आणि रेल्वेमध्ये शौचालय वगैरे असतं त्यामुळे स्त्रियांसाठी ते म्हणजे सोयीस्कर होत. आता आपण जर पर्सनल वगैरे गतीने गेलो तर स्वतः गाडीने गेलो तर आपल्याला जिथं काही म्हणजे शौचालय वगैरे तिथे जाऊन थांबायला लागणार ते शोधावं लागणार महा प्रोब्लेम त्यामध्ये होतो तर मग मी तुम्हाला म्हणजे म्हणेल म्हणजे माझ मत आहे की रेल्वे मार्ग आहे चांगले म्हणजे बाकीचे मार्ग देखील आहे चांगले म्हणजे ज्या ज्या लेसला ज्या ज्या ठिकाणाला आपण भेट देणार आहे त्या त्या ठिकाणावर त्या अवलंबून आहे तर आता हे झालं प्रवासाचे मार्ग आता प्रवासाची पूर् पूर्व म्हणजे पूर्वतयारी म्हणजे प्रवासाला जाण्यापूर्वी आपलं नियोजन कसं असावं. तर आपण आता एखाद्या ठिकाणी जाणार तस आपल्याकड त्या ठिकाणाची थोडीशी तरी माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण आपण कस तेच जाणार आणि ह म्हणजे काही आपल्याकडे नियोजन वगैरे नसल आणि आपण जर तसेच गेलो तर ते खुप असं चुकीचं होऊ शकतं ना मग त्यानंतर आपण मग अ त्यानंतर मग तुम्ही दुसरं सांगायचं झालं तर अ आता हे प्रवा प्रवासाचे नियोजन आता प्रवास आता मी म्हणजे कायम तुम्हाला सांगते प्रत्येक प्रत्येक प्रवास हा सुखदायी किंवा आरामदायी होईल असं नाही म्हणजे काही अडथळे देखील आपल्या प्रवासामध्ये येऊ शकतात. जस की काही म्हणजे प्रॉब्लेमस येऊ शकतात गाडी बंद पडू शकतात. ते काहीतरी होऊ शकत. मग यातून मार्ग करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच काहीतरी छोटेसे काहीतरी प्लॅन किंवा नियोजन असणे खूप गरजेचं आहे. मग तुम्हाला काय वाटते मॅम अजून प्रवासाबद्दल?
हा जसं की मॅम तुम्ही सांगितलं की बाबा आता प्रवास आहे. आपलं जखनं वर्षातून किंवा दोन वर्षातून म्हणजे आपण महिन्यातून म्हणजे आपल्या शरीराला जी काही विश्रांती आहे, ती विश्रांती कुठेतरी आपल्याला मिळायसाठी मिळायसाठी आपल्याला म्हणजे प्रवास करणे खरंच खूप गरजेचं आहे. मग तो प्रवास करताना मॅम म्हणजे तुम्ही म्हणला की आपल्याकडे अनेक पर्याय असतात जसं की रेल्वे असते. परत पर्सनल गाडी असते. किंवा किंवा विमान असते किंवा आपल्याकडे म्हणजे जे काय म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे बसेस आहे त्या किंवा आपल्याला अ सरकारी बसेससद्धा अवे्लेबल आहेत यामध्येण याचा आदर घेऊन आप पुण अनेक प्रवासच ठिकाणी जाऊ शकतो. आपलं जे काही म्हणजे जो काही आपला आपल्याला म्हणजे वर्षभरात ताणतणाव आलेला असतो तो ताणतणाव. आपल्याला म्हणजे एका ठिकाणी जाऊन किंवा आपण एक चार पाच दिवसाचे निदान अ ट्रिप आपण काढावी जेणेकरून आपला जों काही ताण आहे? तो तिथे जाऊन आपल्याला आपल्या मनाला शांत करता यावं यासाठी आपण म्हणजे आता आपल्याला आपला शांतता हवी आहे तर मग यासाठी आपल्याला तिथे जाण्याच्या अगोदर आपली पूर्व तयारी जी काही आहे जसं की, आपल्याकडे त्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आता समुद्राच्या ठिकाणी जायचं आहे तर समुद्राच्या ठिकाणी जायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला आपल्याकडे व्यवस्थित कपडे असणे गरजेच आहे आणि म्हणजे आपलं जे काही गाडीला म्हणजे आपण आपण पर्सनली जर जात असो. तर आपली गाडी व्यवस्थित आहे का हे सुुद्धा घेणंच का आहे आपला ड्रायवर चांगला आहे का? हे सुद्धा बघण तितक. च चांगलं आहे कारण का आपण पर्सनली जा पर्सनली जात असतो त्यावेेळेला आपल्याला खरंच म्हणजे अ त्या सगळ्या गोष्टीची काळजी काळजी घेणं गरजेचं आहे? आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकानाचे लोकेशन व्यवस्थित आपल्याला पूर्वपणे माहित आहे का मग हयाच अगोदर आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन सगळं म्हणजे पावून चेक करणं की बाबा तिथे आता समुद्राच्या ठिकाणी जायचं आहे? समुद्राच्या ठिकाणी जायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला तिथली वातावरण कस आहे? बाबा म्हणजे समुद्र शांत आहे की तिथे म्हणजे पाऊस वगैरे जास्त पडत आहे म्हणजे तिथे काय लो अलर्ट आहे हाय अलर्ट आहे हे सुद्धा अ बघ न तितकंच गरजेचं असता ना आणि खरच म्हणजे ह्या गोष्टी जर आपण पूर्वनियोजन आपलं व्यवस्थित असेल तर आपली ट्रीप. खरंच सुखदायी आणि आनंदमय आपण एन्जॉय करू शकतो? पण जर ह्याच गोष्टी व्यवस्थित नसल्या तर मग आपल्याला अनेक प्रॉब्लेम स ना?
हो
आणि का?
प्रॉब्लेम ना आपण अडथळ्यांना सामोरे जावे लागते?
प्रॉब्लेम्सना आपण आपल्याला सामोरे जावं लागतय.
जसं की अ जस की मग आपल्याला अ गाडी मधी मधी आपली बंद पडू नये. किंवा आपला जर ड्रायव्हर न व्यवस्थित नसला? आता मध्ये आपण टीव्ही ला न्यूज वगैरे पाहत असतो. न्यूज पाहत असतो म्हणजे, न्यूज पाहत असतो म्हणजे की अ बाबा हा ही गाडी विहिरीत पडली त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. मग अशा काही ज्या काही न्यूज आहेत मग ते आपल्याला ऐकायला मिळातात. मग याच्या आपला आपल्याला पुरे पूर्वतयारी करून घेणे खरंच गरजेचं असतं. आणि समजा आपली म्हणजे ट्रिप असता चुकीच म्हणजे आपण आता एखाद्या डोंगरा ठिकाणी जात असो तर आपल्याकडे आपल्या फर्स्ट एड बॉक्स असणे खूप गरजेचं आहे फर्स्ट एड हा फर्स्ट एड बॉक्स का असणं गरजेचं आहे? कारण का बाय चान्स आपल्याला ते काही दुखाफत वगैरे झाली. तर आपल्याकडे म्हणजे मलम वगैरे असणे खूप गरजेचं आहे आणि म्हणजे अ आणि आपल्याकडे तिथं व्यवस्थित तंबू वगैरे आहे का? आपल्या आप कपडे व्यवस्थित आहेत का याची सुद्धा आपण काळजी घेईल तितकच
हो बरोबर आहे मॅम जस की तुम्ही म्हणजे, सगळं व्यवस्थित रित्या सांगत आहात बरोबर आहे आता म्हणजे तुम्ही म्हणता की, सगळं आपलं पूर्वतयारी वगैरे असणे खूप गरजेचं आहे तर बर बरोबर आहे मॅम म्हणजे प्रत्येक प्रवास हा म्हणजे व्यवस्थित होईल असं नसतय ना. आता आपण बघतो बातम्यांना वगैरे की काहीतरी म्हणजे अपघात वगैरे होतात. हे होतय. म्हणजे मुले मुले जात असताना ते म्हणजे काहीतरी ड्रिंक वगैरे कर असे प्रकार आपण आता आपण बघतच आहे. तर हे असलं काहीही न करता म्हणजे आता आपण बघतो की, अस केल्यास काय होऊ शकत तर असं काही न करता आपण व्यवस्थित रित्या जावं. आणखीन एक म्हणजे आणि प्रत्येक प्रवास आपण करत असतो मग त्यावेळी आपण बाहेरून काहीतरी खाऊ विकत घेणार? जरी बॉटल्स विकत घेणार मग ते जे म्हणजे आपण खाऊन झाल्यानंतर बिसरली वरच म्हणजे बॉटल असत ते आपण कुठेही फेकून देतो मग तिथे आपण कचरा वगैरे करतो, तर हे पूर्णतः टाळलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या परि ात एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी, स्थळ म्हणजे भेटी द्या देण्या वस आपण जात असतो पण तिथे हा आणि तिथे जाऊन आपण असं काहीतरी कचरा करणे घाण करणे, हे म्हणजे चुकीच आहे ना तर यावर योग्य ते निर्बंध लावले पाहिजे, आणि म्हणजे जे काही असेल म्हणजे कचरा वगैरे आप जे काही खाल्लेली कागदं, प्लस्टिकची वगैरे असतात. ही पूर्णता म्हणजे आपण एका आपल्या एका कप््यात बॅगेमध्ये ठेवून घरी आणून मग त योग्य ती त्याची विल्हेवाट लावणे, इथपर्यंत आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे म्हणजे प्रवास करणे म्हणजे फक्त फिरायला जाणे किंवा काही तिथे जाऊन मस्ती दंगा करणे म्हणजे प्रवास म्हणता येणार नाही ना, प्रवासाचे नियोजन करणे प्रवास व्यवस्थित होते का बघणे, प्रवासातून आपण काय घेऊन येतो प्रवासामध्ये आपण स्वच्छता वगैरे राखतो का? म्हणजे अगदी प्रवासाला जाण्यापासून ते प्रवासातून येण्यापर्यंत क जे काही नियोजन जे काही म्हणजे, काम जे काही आपण करतो त्याला प्रवास असं म्हणतात. आता म्हणजे हे सोडून आणखी प्रवास असतात ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जस कि,
हो हो मॅम खरंच म्हणजे तुम्ही छान पद्धतीनं जे काही प्रवासाचं वर्णन केलं, आणि प्रवासाला जाताना तिथे म्हणजे स्वच्छता राखली हे आपलं प्रथम कर्तव्य असते ही सुद्धा खूपछान अस असा मुद्दा तुम्ही आणि खरंच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही माझ्याशी एक्सप्लेन केला मॅम आणि खरंच म्हणजे तुम्ही जे काही प्रवासाबद्दल प्रवास आपण आपला कसा रतीने एन्जॉय करावा. त्याआधी आपण घ्यायची क काळजी कशी घ्यायची, आपला प्रवास सुखम आहे आनंदवे जाण्यासाठी आपण काय काय क करावें याची तुम्ही खरंच तुम्ही खूप छान उत्कृष्टरित्या माहिती मला सांगितली मॅम.
हो तुम्ही देखील फ छान पद्धतीने सांगितलं आणि माझा ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके थँक्यू मॅम.